हॅलो आवाज यालाय
यालाय यालाय
हो काय करल्यास
काय नाही बाई बसलोय बघ निवांत तू
मी पण बाई बसलोय काय काम आहेत आणि
सुट्ट्याच पडल्यात अगं
होय
जेवलीस का नाहीस अजून?
नाही तू
नाही बाई अजून करा लागलोय जेवण अजून
हां सी इ टी च काय ब काय कॉलेज वगैरे डिस्कस केला की नाही?
आम्ही डीकेटी च घेणार आहे अगं
सगळीच
होय ते सानिका पण तडीकेटी घेणार आहे स्वाती पण बहुतेक डीकेटीच घेणार आहे वाटत
एम बी ऐ का एम सी ऐ
माझं आता बघू बाई आता माझ कॅपराऊड ला कशाला नाव येते त्याला घ्यायचं तू
मी एमसीए च बघालोय
हूं हूं हूं किती पडल ग तुला असेल ना
एमसीए ला मला सिक्स्टी नाईन
आणि एमबीएला
एमबीए ला अ पन्नास पडल्यात
हूं हूं तुमचं मला एम सी ए ला शहाऐंशी पडल्यात आणि एम बी ला एक शात्तर पडले
चांगलं
होय पडल्यात की मग आता बघायच एम बी ए म्हणायला लागलोय मी भेटायला तर पाहिजे एकाहत्तर ला
बरं डीकेटीमध्ये भेटल तुला तू ओपन येतेस काय? काय कास्ट? कास्ट मध्ये
कास्ट मध्ये येतोय खर माझी कास्ट व्हलिडिटी नाही आहे त्यामुळे माझं ओपन मध्ये बसलं अस वाटाया लागलय
हा तुला कास्ट व्हॅलिडिटी कम मेंन व्हेरीफिकेशनला
तेच की कास्टवाल्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागतत्या ग
हा तेच की
नसेल तर मग तिथ ओ ओपनला कट ऑफ किती बघायला पाहिजे एम बी ए ला
हूं व्हय चारून आली नाईस तू
नाई मामी म्हनजे सीईटीचा फॉर्म भरायच्या आगोदर चौकशी केल तिथे तिला जाऊन म तवा तिनी सांगितलेली ए एवढा काय कट ऑफ नसतोय
हा
म्हणजे म्हणजे असं हार्ड कटऑफ काय नसतंय एमसीएचा आसला तर असेल म्हणले त्यांनी
एमसीएचा पण मे बी च अं जास्तच आहे ऐंशी पर्यंतच आहे वाढत
होया
ऐंशी किंवा ऐंशीच्या वरचय वाडतं मे बी मला पण काय माहती नाय एवढं
आणि किती कॅप्रॉन बहुतेक सहा कॅप्रॉड आहेत वाटत ग
चार आहे चार
चार आहेेत. अगबय आता चार मध्ये आ जर नंबर लागल
काय माहितीय बाय ते मार्क तर जास्त पडलेलेत पर्सेंटेज कमी आल्या माझ्या एवढीच मार्कला एटी फायव मार्क पडल्यात त्या साक्षी ला होय.
यायच मार्क पडलेले
मला पण त्याचेच एवढीच पडलेलेत माझे पण क्वेचन् फोर्टी फाय करेक्ट होते आणि त्यानंतर ते इनकरेक्ट क्वेशन्स आलेलेले त बघ
हा
ते करेक्ट धरून म त्यामध्ये आठ मार्क वाटणारच होते सगळ्यांच
तुझ फर्स्ट शिप होती काय?
हा व्हय लॉर्ट फर्स्टच होता मग त्या साक्षीला ती ने ते स्वामी आहे बघ लिहिलेल हातावर
हा हाय
तिला पण मा हा हा ती तिला पण माझे एवढीच मार्क होतेत बा तरी पण हा एटी फाय
अगोबाई सेम म
हा व्हय आणि म तिला सिक्सटि नाईन पडल्यात बा काय माहित ते सेंटरवाईज काढल्यात वाटतय या टायमाला
सेंटर वाईज, अगो बाई!
म्हणूनच आपल्याला एवढ कमी पडल्यात ना
खर अग तुमच्या खर तुमच्या स्पॉट ला सगळ्यांना का नव्वदच्या पुढच आहेत मी बघल त्यांनी
हाच सोड खर तरी पण रे, आमच्या स्लॉटला हकीकत नाय कमी मार्क पण दिल्यात बा
काय नव्ह अस बाई अगं ते काय कळत नाही पहिला येत होत कनी ते बरोबर हो आता काय सगळं वेगळच केलत बई
मी काय म्हणतो गप प जेवढ मार्क पडलेले असतात का नाय, त्याच्यानुसार द्यायच हे नाय ते करतात यांनी
हम्म हं व्हय
काय अवघड हाय बघ, मग तुम्ही कुठे घेणार ऍडमिशन?
काही तर अजून काय डिस्कस केल नाही बाई
ह म्हणजे कुठं पाठवतात का तुम्हाला म्हणजे, असं कोल्हापूरला वगैरे पाठवतात काय?
हा मग चाल पाठवत्यात की, पुण्याला गेलो तरी पण पाठवतील, पुण्याला गेलो तरी पण पाठवतील, चालते
नंतर
बर
बाकीचे कुठे घेणार आहे तुमच्या टेस्ट, कट करू आता?
हा कटकर
अगं दहा मिनिटं व्हायचेत खरं
दहा दहा मिनिटं बोलूया चालतय मग, दहा
दहा म्हणतात मी दहा मिनिट ठेवायच आहे घेत नाही म्हण ते
का घेतय की आन्सर क्वेश्चन येतात सॉलव ती स्वाती पण मला फोन लावले ह
किती मिनिटं भरली मग ती
ती पण एवढंच बोललेली, जास्त ती पण बोलली न्हवती आणि आता अंजली पण अ लई त लई चार मिनिट- तीन मिनिटच बोललो
होय
मग त्यानंतर क्वेश्चन आन्सर आलेच की,
येत्यात ग एक मिनिटं बोलतर येतय खरं मी कनि मी मगाशी वाचत बसलेलो ग ते आपल्याला पाठवलेल ब ग्रुपला ते बोलले तुमचं संभाषण व्हॅलीड धरलं तरच तुम्हाला त्या मानानं पेमेंट येणार म्हणून
व्हय
हा असं बोल्यावर माझी डोक्याची टुब पेटली मग काही पण असू दे दहा मिनिटं बोलायचच म्हणून
हा चालतय की बोलूया सोड दहा मिनिट अस काय नाय माझ आणि काय मग वर्गात ते कुठ कुठ वर्गातली कु कुठ कुठं घ घेतलंत म
आम्ही तर तीघी डी. के. टी. लाच घेणार हाय बघ, बाकीची ती मनाली तेनी काय तर म्हण कोल्हापूरला बघणारायत वाटतं त्यांना मार्क कमी हायत ना. तरी पण बघतो म्हणा लागल्यात कोल्हापूरला.
हां हां
अजून कोण कोण काय नाही म्हण नाही व्हय नाही व्हय नाही व्हय चालूये
चांगल्या कॉलेज मध्ये कट ऑफ जास्त आहे ग
हा नव्वद ऐंशी पंच्याऐंशीच्या पुुढच असतय अ गं जास्तीत जास्त कटऑफ
तेच की हा अंगत नाही बाबा आता ऍडमिशनचा मी तीस दिलत बाई
बरं झालं दिलीस यबाई कळलं तर
तेवढं तर अगं नाही न त्या माझा असं झालं
अगं कसं होत माहितीे काय जरी एकाला कमी पडलं का तरी दुसरी जागा म्हणजे सेफ असते अगं आपण घेऊ शकतोय तू एकच सीट रिलीज क म ते गोंधळून जातय
तेच की आणि त्यानं तर आपल्याला वाटलं की आपण एमबीए पण द्यायला पाहिजे होतो.
हा तसच होतय म आम्ही काय केलं पंधराशे कड बघितलं नाय अग राहूदे म्हणलं भर काय ते फॉर्म भरूया म्हणलं
मी पण तसच केल मी युनिव्हर्सिटीचे पण देऊन आलोय बाळ एक्झाम
होया
होय बा हे आत कमी जर पडले मार्क जर समज एमसीए ला तर मग त्या ऑप्शन जर मला एमसीएच करायच असलं तर म युनिव्हर्सिटी लास्ट ऑप्शन भेटू शकते ग असा
म ते युनवर्सिटीच्या किती पडलेत तुला
अजून रिझल्ट यायचा आहे तिजा
यायच हाय व्हय आम्ही भरलोच नाही भरायला पाहिजे तो आता वाटायला झालंय तसं
कारण नाही का नाही भेटलं तरी पण तिथे जाता येते ना काय त करून
होय व्हय ते पण आहे घे जाता येतय
म म्हणूनच ती पण एक्झाम देऊन टाकल बाई राहुदे म्हणून रीस्कच नकोय म्हणून मी पण काय केलो ती पण पण एक्झाम देऊन आलो
तर दिलीस ते बराय उलट
ते स्वातीला मी सांगलेलो
होय का ते मला एमबीए तेवढ माहि
अजून कॉलेज चालू कॉलेज चालू होत मग तवा येते
हूं हूं हूं हूं बग बाई आता कुठं कुठं काय ते एक टेन्शन आहे ऍडमिशनच डोक्याला ताप हाय सगळनी डॉक्युमेंट व्हेरीफाय करा हे करा ते करा लयी हाय बाय
तेच की
अवघड हाय बाय सगळा
हम आणि कसं माहीत का एमबीएम घायच एम सी एघायच काय डोका तेच चालना बाई आणि कोण अस सांगणार पण नाही की बाबा तुम्ही हे घ्या तुम्ही
ब तेच की
ते तुम्हाला कोडिंग पाहिजे असल तर एम सी ए घ्या कोडिंग नको असलं तर एम बी ए घ्या अस बोल सांगायला
अग मेन म्हणजे आपलं बीसीए कोडिंगमध्ये च झालय गं
का नाही म्हणुनच
खरं मी विचारलो काय ते म्हणली कि तुम्ही एम सी ए करा खर एम सी ए करत करत त्यातुन तुम्हाला बाहेर म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला कणी कोडिंगचे म्हणजे ऍडव्हान्स कोर्स लँग्वेज आणि कोड सगळं शिकायला पाहिजे म्हणले ते
हा एम बीए मध्ये आता खरं ते सरानी ग्रुपवर पाठवले माहितीय का जे कंपनीला तू ट्रिपला आली नव्हती वाटत अ ते ट्रीपमध्ये तू ग्रुपमध्ये अँड होतीस त्या
आपल्या पुष्पराज सराच्या
हा
होतो की ऍड
ते नाही आम्ही कंपनीला विजीट करून आलो ते सर ना तेवाले ते पुष्पराज सर नाही
नाही गं म मला काय माहित
हा ते त्यांनी एक पोस्ट पाठवलेलीती ग एम बीए ला जॉब नाही मिळणार
गेम त्याला कस तू एमबी केलीस तर तुला कणी म्हणजे बँकेत लागू शकतीया. किंवा अस कुठल्या पण अकाउंटिंग त्या फिल्टरमध्ये लागू शक
लागू शकतिया सोड एम सि ए केल्यावर पण नगरपालिकेमध्ये वगैरे लागतिया बा
होय लागत्या की आयटी क्षेत्रात
तेच की लागत्या
लागत्या लागत्या त्याला पण केलं की लागत्या
थांब दहा मिनटं झाल्यात मी करतो थांब कॉल
हा हा चालतय.
हा आ